दहा मिनटं झाली.
हॅलो.
हॅलो.
काय गं कट झाला.
दा कॉल आला तुमचा तिकडनं, म्हणुन म्हटलं दहा मिंनट झाले का.
नाहीं ना पाच मिनटं झाले.
आजू पाच मिनट-दहा मिनट, नंतर कॉल संपत तुला.
तू त कट झाल, ए नाई संपत अटोमॅटि दहा मिनिटांनी कॉल संपत बर का.
नई ना संपत, पण मग दहा मिनटं पायला लागलं.
ताई नी मी आता पंधरा मिनिटं बोलत होते.
हा, का.
काग मग असं तू, असं ल तुज्या मिस्टरांच्या हेच्यात ऍप त्याच्याव बोलून बघितलेय का.
नई बगितलं, माझ मिस्टर नई म्हणतय. मिस्टर म्हणतात, ए तुझ-तुझ ति तीकड पाय आमाला नको डोक्याला ताप देऊ. बस की गप, तुझ्या तिकडे मै त्रिनीला कर, बहिणीला कर, कोणाला कर, मला सांगु नको.
तुमचं बहिणीला फोन कराले काय?
नाइय नइ. हे बनते ना मी तुमाला अशे बहिणी सारख. के बैनीसारखे माझोए
हा हा हा हा.
तेव्हा तु बैहीणीला कर पण म मला काई खुन नको.
म्हणलं म आता बहिणीलाच शोध शोधतोय व्हय. नि शेवायचं काय चालणार आता.
हा ना बो येत नइ का तिकड? तुझ्याकड असं काही नसल तर ब नइ ओ.
तिकड येती पण इकड नाय. शेद काम पुरत येती, शेजारी येती ना कामात? आमचे तुम्हाला बी काय सांगितलंय माहित नइ का?
हा.
तुझी सासून ते पाहते निकम.
त्या सर्व बाही
हा.
हा
हहम.
मी आले तरी लवकर
हम.
गल मारायचं तुम्हाला? भांडे गा बाहेर आणू ठेवले. आपला भांड्यावर लक्ष ठेव.
कोणाला हो? आमच्या पोराला?
हम्म, कुत्रे येतात आणी तोंड घालतय भांडमध्ये.
कसोय झोपली?
पोरी झोपली फक्त आम्ही दोघेजण राहिलोय एकटी. तू रहा तू जागा मला पण भांडी घासूपर्यंत.
हो टाकून द्यायचे त्यांचे ते झोपून जाता ना?
ते त्यांचं ते अंथरून टाकते, अंथरून टाकायला काय? ते मामा नाही नाही आपण तर आता? काही एक गादी राहते ती टाकली का? लोकरीची गादी आहे. झोपले त्याला झोपल त्यांनी त्यांच्या पा पायाशी जाऊन झोपून द्यायचं दोघांपैकी
हा बर झोपत हा आमचे माय? तर एक ही पोर नाही झोपत त्यांच्या पाशी काय
ते वाट नाही पाहत बसत ही झोपती की जागी राहाती काई घेणं नाही तिला
हा ना कधीही आवर तू त्यांचं झालं की ते झोप कठीन आहे
आमचं नाही आमचं जेव्हा मी अंथरूण टाकून देईल तेव्हा झोपतील. अजिबात झोपणार नाही त्यांचे ते
ते जर आले तर मग काय जेवण दे त्यांना मग कवरही चालतं
म्हणजे अजून येईल नाही का दुकानावरून?
नाही नाही लेट येता ते.
हा का? गिरनार गावातच दुकान आहे का ग? गिरनार गावात आहे का गावात आहे तुमच्या? आणि मग एवढा रात्रभर चालू राहत दुकान?
मग आता एकच दुकान आहे ना. आमचं दुकान आहे ते आहे पण ते लवकर झाले री लोक दिवसभर काम करी संध्याकाळचे येत्या
हा
आणि दुपारचं ब राहत असेल घरी ना मग दुपारी बंद करीत असेल
अं नाही बाई दुपारचं कुठ घरी दुपारी मळ्यात
कठीण आहे मग तुमचं
त्या झोपच नाही त्यांची
नाही बर आहे हो बर आहे बाई
किती मिनिटं झाले आता?
किती झाले थांब बघते चार. दुपारी जस काय पटपट मिनटं व्हायचे असं नाही वाटत?
अं
दुपारी असा पटपट टाईम जायच ना दुपारी फोन केला तेव्हा. दहा मिनट इतक्यात झाले होते आता पाच आहे
येडचं भरलं ना सगळ्यांना हे याला फोन करतंय ते त्याला फो फोन करतंय
अं
येडं येड्यासारखंच बोलणं म्हटलं सगळ्यांना हे याला फोन करत ते
आता त्याच्यात मला आता ते भारती ताईच ऐकलं ना झाले टास्क कंप्लीट सगळे झाले कधी माझे होतील?
हां आता भारती ताईला च उद्या मला तीन कॉल करतील भारती ताई एक झालाय ना कॉल भारती ताई चा? तीन करून पाहते तीन राधिका ताईना दोन
हम्म
माझं होऊन जाईल
हम्म तेच न भारती ताई का झोपत्या काय माहित मी इतक्यात बोलले
परत लाऊन बघ
भारतीच आवरलं असलं?
हम्म.
ना
हां
व्यस्त आहे ना केला होता का त्यांचा नंबरच नाही का तुमच्याकडं? वर्षा ताईचा नंबर नाही का तुमच्याकडं?
भारती ताईचा आहे ना. मनीषा ताईचा नाही खोडे मनीषा खोडे मनीषा ताईचा मनिषा ताईचा नाही त्याच्यामुळे
अरे कंबाईन लागतं होत म्हणजे एकत्र कॉल नाही का?
हम्म
हम्म व्यवस्तीत टाइम लागतो
आणि मिस्टर म्हणतील अस मला फोन वरच मी
काय म्हणताय भांडी घासून झाली का? हॅलो काय म्हणताय?
जाऊ दे काहीतरी पैसे भेटले का काहीतरी त्यांना वस्तू घे म्हणजे ते खुश होते खरंच काहीतरी फायदा
मग बहीण बोलू राहिली माझी झाली.
जेवला दे ना आधी मग भांडी घसना.
नाही असंग कोण हप्पायला टाइम लागेल तु. तोड हात पाय तोपर्यंत भांडी कशी
हा का
काय वालय अजुन.
पोरं झोपले तेवढं तरी बरं आहे.
हा ती झोपली
सात मिनिटं झाली साडे सात मिनिटं झाले बरं का.
किती झाले? सात का साडे सात आठ नऊ दहा किती राहीले आजून?
हा
उदया
बघा आत्ताशी आमच्या आत्ताशी आमच्या घरात आले.
कोण?
पुरी तितक्याच घरात आली सुप.